हो.
हम्म.
तेच की पूर्वीपासून कसं आज पणजांच्या पासून चालत आलेल ते हे. तिथं ओपा तुला तिथं तुला ते पहिल्यापासून आले ते तस सगळ्यांनी केलय ना.
हम्म नाही नाही मी तसं नाही म्हणत आता समजा तुमच्या तुमची जी राहणं आहे ती त्याच्या शेजारी समजा तुमच्या भाऊ कितलीच रान असणार आहेत ना आणि हा दुसरीकडे एक ठिकाण आहे समजा तुमचं तिथं पण तुमच्या भाव केतलीच असणार आहेत.
हां.
हा मग ते असं सगळे बसून इकडचा एक पद तीन चार प्लॉट एकत्र करायचे अन तिकडचे तीन चार.
तसं द्याय नाहीत म्हणजे एका ठिकाणी तीन चार प्लॉट आमचे आहेत आणि एका ठिकाणीच त्यांचे आहेत आणि परत दुसरीकडे आम्हाला जे शेत दिले तिथं एकच वप्पा आम्हाला आणि त्यासनी एक वपा असं दिलंय नाही असं जास्त जास्त जे एकत्र आहे ते तिथच आहे म्हणजे तिथ खरं दुसरीकडे एके कच होता मग ते तसं कसं पहिल्यापासून करत आलं ते तसंच मग हे करत्यातच ते कोण हे करून व करायचं बगतच नाहीत हाय तेच करत करत करत हे करत आणि त्यात काय असं म्हणजे एकत्र ओपं करून पण काय तर हे करणार आहे त्यात भाताच्या पिकाशिवाय दुसरं कोणत्या पिका होय बाबा ऊस असत तरी म्हणजे वा वय तुला चार माझत घे आणि तुझं चार दे एकत्र करूया आणि आपलं आपलं ऊस लावूया असं चालत होत हे भातासाठी कोण कशाला एक एक घे ज्याच्या त्याच्या कुनगीत तेवढंच रोवत्यात हे करत्यात आणि हे करत्यात ओ.
ह नाही नाही त्याच्यासाठी नाही आता काय होतं मा तुमचं इथं अर्ध्या एकरावर इथ एक प्लॉट ना अर्धा एकरवर दुसरं असला तर मग ते जाण येण्याचं पेट्रोल नाही नाही अर्धा एकराचा प्लॉट नाही म्हणजे अ अर्धा किलोमीटर सॉरी अर्धा किलोमीटर लांब दुसरा अर्धा कीलोमीटर ला आण इकडे एक.
असं जवळच की एकमेकाच्या ओप्यात न हे करून जायचं दुसऱ्याच्या ओप्यात. असा आहे ते जवळ जवळ खरं म्हणजे असं पण येत्यात कि आम्हाच्या भावकीचं पण एकत्र येत नाहीत आमचं असलं की दुसरं जी दुस तरी आहेत ना पलीकडल्या गलीचे त्यांच कोणा शेत ता आहे असं म्हणजे त्यांच दोन उप मग म आणि परत आमच असं पण आहे ना ते त मग ते कस वाटून घेणार एक सारखं भाऊकीच पण थी- त लागाय नाही असं नाही तर मग तुला चार घे आणि आम्हाला चार ते तसं करता आला असत तसं लागाच नाही च
हम्म.
दुसऱ्याचं पण तिथं दुसऱ्यांच्या शेजारच्या भावकी चं पण लागलंय तिथं. असं झालंय ते. मग तुमच्याकडें कुठलं पीक जास्त येतंय आता?
आमच्याकडें ऊसच सगळ्यात जास्त बी येणारं पीक ऊसच.
ऊस तुमचं जायच असं तुमचं किती जातं वर्षाला दोन दोनशे टन? हॅलो!
हॅलो हा हां.
हा दोन तुमचा किती दोन दोन दशी दोन दोन जातोय का म्हणतो.
जातोय जातोय.
मग भारीय मोटीय भाऊ मोठी मास आयस तुमही. उसा कडण आम्ही आम्ही भाताकडनं मोठ हाय तुम्ही उसाकडनं मोठे आहसा.
हा.
हा. ह. मग कुठलं तिथं कोणता कारखाना तुम्ही तिथं जवळ तुमच्या तिथं
आमचे तर पाच कारखाने आहेत आमच्या आजूबाजूला.
कोणते ते?
ते आमच्या इकडे आता आमच्या घरापासून एक चार किलोमीटर वरती सोनीरा साखर कारखाना म्हणून आहे. अ इकडं हा पुन्हा ह. तिकडं उजव्या साईडला गेला तर क्रांती सहकारी साखर कारखाना आहे. इकडं वर ते आला इस्लामपूरला अं राजाराम बापू सहकारी साखर कारखाना हाय. तिकडे रेटऱ्या हरणाक्षरला कृष्णा सहकारी साखर कारखाने खाली आणि तुर्चीला एक आहे आणि प्रायवहेट कारखाने भरपूर आहेत.
हम् हम्म हम् हम.
हम.
म्हणजे कारण का सांगू इथली आमची हमाली जास्त करतात ना लोक
ह.
मग ते अ तिक साखर उतरायला ती टिक्क्या असतात त साखरेची तिकड तेरेट रे इस्लामपूर त्यात आता राजाराम बापू ते म्हणताय ना तुम्ही ते, मग ते सकाळी सहाला येता तिथून. पाच साडेपाच ला बाहेर पडतात सहाला म्हणजे सात वाजे सात साडेसात पण जागे मग संध्याकाळी किती? जेवढं काम असेल तेवढं दिवसाला चार ह तीन हजार चार हजार असं ते टिक्की उतरायची. तेवढी हजेरी पडत्या. मग ती संध्या बारा वाजतात कधी एक वाजतोय कधी दोन वाजतात यायला त्यांना घरा हे करून एवढ्या लांब येत्यात तुमच्या तिकडं ती कामाला.
आमच्या कडचे
आमच्यात आमच्या इथली, आमच्या गावातली माणसं हमालीला
तिकडे हा हा हां तिक
रेठरे म्हणला ना आता? रेठरा
हा हा तो रेटरचा कारख ना खूप खूप मोठा आहे खूप मोठा आहे रेटचा
च घेतती राजाम बाप् स्वत तेथेच गरली पण आहेत आमच्या भरपूर मास ती जातात. तर मग आमचं मिस्टर पण, माझ मिस्टर पण करत होतत. मग त्यांना जरा कमरेचा कोलटालाय मग ते दुखतंय ना कंबर असं मग आता मी हे लावून देतो. मग ते घर घरातच काम आता घेतात सगळे
हम् हम्म मग तुमच्या हाताखाली घराचे कामला कामगार पण असतील ना.
कामगार असतात मग असले कामगार तर मी जातो तुमच्यासोबत
हम्म तेन गवंड्यांचा लई प्रॉब्लेमच असतंय. आमच्या इथं शेजारी घर घेतलं. तीन गंडी पळून गेले प्रत्येक वेळ बदलायला लागते.
आम्ही पळवून जायत नाही आम्ही पूर्ण आणि आमच्या ते मालकाचं काम कसं आहे माहिय. काम केलंय ते परत व्यवस्थित अगदी या काम जर एका दिवसात पूर्ण होत असेल. तर त्या कामाला चार दिवस लागू द्यात पण व्यवस्थितच करायच. आणि मगच तिथनं बाहेर व्हायचं असं असते त्यांचं लोकच असं हे नाही हे कराय मला म्हणतात एक रुपये कमी मिळू दे पण लोकचा आमचा हारळाच कणाला न. कोणतं? मी काय दुसरी गंवडी कसं गडबडीन करत्यात बघ. माल लावला तर लावला नाही जर हे करलं तर केलं अस. करते तसं मी पण मग काज त्यांनी हे नको म्हणत्यात आम्हाला तसलं काही करायचं नाही. त्यांनी पण कष्टानच घरं बांधायलेत न्हव असं म्हणत्यात.
हम्म.
हम्म. सगळंच कर बाहेर आम्ही डिझाईन केले अ चिऱ्या चिरा कट करून असं ते त्याच्या प्लेटा पडलेत. म्हणजे आपण आता घराला फरशा कशा लावतोय बाहेरच्या पोर्टला
बरोबर बरोबर हा हा हा.
ते आम्ही चिराप्ला असतो लाल चिरा तो तो कट केलाय डायरेक्ट म्हणजे माझ्या भावाच्या मशनरी आहेत वीस वीस लाखाच्या मोठ्या माऊसभवाच्या डिझाईन काढतील त्या डिझाईननं म्हणजे पोरस ते डिझाईन अ हे चिऱ्याचा खेल आहे या रेजीची आहे डीजी करून अ इस्ट्रिया मध्ये असं ते कट करून असं खडं खडं खडं बाहेर बाहेर असं हे करून मध्ये असं पाण्यात कसं ते पाण्या हेअसतं काय ते माश्यांचं हे तस मध्ये असं हे केले केले आणि ते डिझाईन केले हला शि्याच ते पण ते त्यांनीच केले. आणि ते महाग असते ती वीस र वीस रुपयेला एक स्क्वेर फुट असते ती किती दोन हजार किती रुपयाला एक स्क्वेअर फुट असं ते करायच असते. मग ते पण शिकलेत सगळं शिकलेत काम कर करायला सुधा म्हणजे असं जरा हे करत.
ते काय करत मा ते काय म्हणजे तुमच व्यवसायिक सगळे काय करते चार ठिकाणी काम घेतेत. मग एक दिवस तिथं करते. एक दिवस इथं करते ते एक दिवस शथं जे सहा महिन्यात घर होणार असते त्याला वर्ष लावते. हा आणि ते काय काम सोडायचं बस
थोडी थोडी घेत्यात आम आम ते मालक तरी लय घेतच नाहीत मगच लोकचा पुरा करून द्या झालं नाही तर कुठं घरला येत. बसतात म्हणतात म असं तेवढंच घ्यायचं तेवढीच पुरा करायचे आणि ते संपलं की दुसरं घ्यायच. ते असं करतेत मग एकदम जास्त घेत नाहीत. कुठं हे करत बसत्या म्हणत्यात मला म. व्यवस्था तेवढं हे करते आता काय कामं गावातल्या गावात चालूय आहे त्यामुळं काय वेळानच येत्यात म नऊ वाजत्यात कधी साडे नऊ वाजत्यात यायला आज म जरा ह्यांचा बड्डे आहे त्यांच्या मित्रा भावाचा चुलत भावाचा. मग ते जोरात करायचं आहे मग तिकडे लव. कर ते घे यासाठी जायसाठी लवकर आ. म फोन घेऊन चालेल मी म्हटलं फो त्यांना सरांना त्या उद्या वेळ नाही म्हटलं. तास कमी असतात कंप्लीट तर म काय माझा घेऊन जावा आणि तुम्ही तुमचा मला देऊन जाऊ म्हणून मग ठेऊन गेलंच.
ओके ओके ओके.
हम्म असं झालं ते. म जेवला का नाही अजून?
नाही मी आता दहा वाजता जेवण करते हे संपवतो आता कॉलन जातो. कारण हे या. हा शेवटच आहे म्हणजे आता आपलं झालं ना मी आता करत नसतो कुणाला कॉल ते झालं सबमिट करून बंदच करतो हा टास्क
म्हणजे झालंत कॉल पूर्ण
नाही झाले हाय दोन तीन पण जाऊ दे. ते लई वेळ जातोय त्याच्यात परत उद्या आता कामाला लागलो ना तर मग ते डोक्यात दुसऱ्या गोष्टी रा माझ्या उद्याचे प्लॅनचे
उद्या मग संध्याकाळी करायच्या दोन तीन राहिले ते टास्क अ घालवू नग होत झालेला पूर्ण करा होता किती राहिल्यात कॉल माझे संग पाच झाले की किती राहतात?
हम्म तीन-चार राहतेत.
करा तेवढं कं्प्लीट आणि हे करा उगं ज शेवटच्या टप्प्यात येऊन कशाला हे करायलाय सांग.
नाय नाय ते तेवढा वेळ वेळ भेटला तर करणार आता काय होईल उद्या मला जर उशीर झाला समजा कामं माझंच
म आता असं काही अ फोन अ फ्रेंडच एवढं काही नाही आठ दिवसचाच त्यालाही असतो आता तुम्ही परवापासून चालू केलं म्हणजे एक आणि चार पाच दिवस तुम्हाला वेळ आहे कोो फ्रेंडग टास्क कम्प्लीट कराय आणि एक दोन तीन उद्या एक एक केला प्रवाशीला एक केलासा आणि आणि एक दो दोन राहि दोन केले तरी चालतंय असं काय वेळनुसार दोन एक दोन एक दोन राहि पूर्ण करा हो शेवटच्या ह्यात झाल्या म्हटलं कम्प्लीट करा की टास्क कशाला आहे. करावाचा हम्म म्हणून ना
आपला अजून एक कॉल आहे ना तुम्ही करणार ना आता
हो झाला काय एक दहा मिनिटं
नाही अजून हा एक मिनिट पण
माझा माझा एकच राहिला आहेता शेवटचा मी तेवढा करते म्हणजे आपले टास्कच कंप्लीट होत तुमचे पण माझे पण हा हा मग कोणता विषय म्ह कुठल्या विषयी बोलाय शेवट्या दहा मिनिटं
शेवटच्या दाकला आता काय आता जनरलच गपा आषा करू आता काय विषय राहिले हो
झाले सगळं वाहतूक झाली परत पाऊस झाला कुठला तर कुठ ते कुठ इथल्या पावसाने ये होते ते झालं सगळ झालं आता शेवट शेवट आता सगळं झालं आता कुठल्या तर आपल्या
हम्म पोरांना तुमच्या बेसिक व्यवस्थित करायच सांगा म्हणजे आत्ता जे शिक्षण आहे ते व्यवस्थित झालं म्हणजे मग आता तुमची पोरगी सातवीला आहे तर सातवीपासून पुढचं जे त्यांचं भूगोल विज्ञान आणि गणित ह्याच्यावर हे पाहिजे म्हणजे तुम्हाला उद्या स्पर्धा परीक्षा करायचे झाले तरी पण ते तुमचं बेसिक चांगलं असलं की पुढं फायदा होतय
आता कस आपल्या हेच्यापेक्षा कुठला विषय मराठी हिंदी पेक्षा आता कुठल्या विषयाला जास्त महत्त्व आहे. गणित म्हणा आणि हे विज्ञान आणि इंग्लिश या तीन विष
कॉल कर कॉल कर